हॅलो. हॅलो.
तिकट आहे आपलं तिकीट नॉर्मलच आहे चालेल का? काय चालायचं? हॅलो! हॅलो!
नाही ना तो दहा मिनटं ये ना बंद नाही करायचा. दोन यत तर मग बोगस कॉल लागला जातो आपले मिनिट नाय मोजले जात. हॅलो!
हॅलो! हॅलो!
हा मॅडम एतोय आवाज बोला ना. हॅलो! हा बोला मॅडम हो हो येतोय येतोय बोला. लागला ना ह मला तस कार्या जायचं. असेल तर कसा करायला लागेल मॅडम तिथूनच फोन म्हणजे ऑप्शन आहे का फोन करायचा?
हा मी तुम्हाला ते सांगते नंतर कारण की मला इथे कार्यामध्येय जाऊन पहिले काय येतं मी तेच तुम्हाला सांगेल मग तसं तुम्ही बघत जा आणि क्लिक करत जा.
ओके ओके ओके ठीक आहे हम्म.
तुम्हाला आता असं काही आलंय की सोमवारपर्यंत तुमचा टास्क कम्प्लीट करायचाय.
नाही नाही असं काही नाही आलं.
नाही का कारण की आम्हाला येऊन गेलंय असं आम्हाला वीस तारखेपर्यंत कंप्लीट करून द्यायच आमचा टास्क.
हो का मग ते पाच आले तर मग मी पाचच जणीला कॉल करायचे का?
ते पाच आले की पहिले मग ते सबमिट करावे लागतात मग परत पुढचे पाच येतात मग ते सबमिट करायचे परत पाच येतात अस ते चालत.
असं असतं का?
हो हो पाच पाच जणांचं असत ते
ह ह आणि जे आपण कार्यामध्ये ऍड आहे त्यांनाच करू शकतो ना आपण कॉल ऑदर नाही ना.
नाही तुम्ही त्या ग्रुपमध्ये जे नंबर आहे ना त्यांनाच कॉल करा कारण की मॅडमने ते ऑलरेडी तयार करून दिलाय ग्रुप म्हणजे त्यांच्यापैकीच कोणाला कॉल करायचा असं.
हो हो हो हो.
हो.
ह.
चला आता आपण कुठला विषय घ्यायचा बोलायला
हम् कुठला घेऊया बोला मला तर काही माहती नाही.
आवडीच घ्या काही विषय
म्हणजे काय विषय काय असतात त्याच्यामध्ये म्हणजे क शावर बोलू शकतो आपण काय?
वर तुम्ही मूवीवरती बोला, नाटकावर बोला, पर्यावरण, पॉझिटिव्ह थिंकिंग शिक्षकांचा जॉब कुठलाही जॉब कशावरही बोलू शकतात दहा मिनिटं बोलायचं फक्त गप्पा मारायच्या आपल्याला
हा हा ह ह ह ह ह म्हणजे त्याचा असं काय नाही हेच विषय घेतले पाहिजे वगैरे असं काय नाही.
फक्त ते राजकारण वगैरे सोडून नाही ते नाही घ्यायचं बाकी तुम्ही काय? पण घेऊ शकता असं.
हो का?
चला आता आपण आहे ना स्पोर्टस विषयी घेऊ खेळ. हा कारण की मी पण एक स्पोर्टस पर्सन आहे.
हो का?
हा त्याच्यामुळे मला तर बरीच खेळांची आवड आहे मी खेळायची पण आणि आताही माझ फिफ्टी टू एज आहे तर ह्या एज मध्ये मला कोणी सांगितलं चल क्रिकेट खेळू कबड्डी
हो का? बरोबर पण अशा काही गोष्टी जर आपल्या ज्या हॉबी किंवा सवय आहे त्या जर जीवन ठेवला तर कदाचित माणूस आणखी हे राहतो पॉझिटिव्ह
हो हो पॉझिटिव्ह राहतो ऍक्टिव्ह राहतो. राहतो प्रसन्न राहतो डिप्रेशन मध्ये जात नाही. नाही तर आजकालच्या याच्यात काय टेन्शन तर भरपूर आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये
हो हो ते तर आहेच.
हा तर मी तर लहानपणी आहे ना लाँग जम्प. वैगेरे म्हणजे अथेलेटिक्स म्हणून खेळाची कबड्डी पण खेळलेली मी. कबड्डी खो खो स्टेट लेवल पर्यंत हो. हो हो नंतर मी आताही म्हणजे मुलं मोठी होत होती तेव्हा त्यांच्या सोबत बॅडमिंटन खेळणं. किंवा दुसरं काही असं मी मधून मधून खेळायची फक्त आता. आता काय झालं पाच सहा वर्ष झाले मी घरगुती उद्योग चालू.. केलाय त्याच्यामुळे आता मला जमत नाही एवढं नाही तर मग मला. हे सगळं आवडतं स्पोर्ट्स खेळायला.
हो आणि पहिली आवड शाळेपासूनच होती आपली त्याला स्पोर्टची वगैरे आता तस नाही. हो आता काही आता नाही आता शाळे पासून मुलं खूप म्हणजे त्या गोष्टी पाासून खूप लांब आहेत.
लांब गेले लांब गेले सगळं वातावरणच एकदम चेंज होऊन गेलंय.
चेंज होऊन गेलंय हो.
हम्म म आपण तर किती साधे हा आपण किती साधे साधे खेळ खेळायचो लंगडी पळी पकडापकडी लपणे असं ते बसल्या बसल्या चोर पोलीस हे ते
अ सगळं होतो एक्ससईज आणि ख सगळ होत
सगळं हो हो हो. आणि कस मी स्वतः खेळत म्हणजे याच्यामध्ये असल्यामुळे माझ्या मुलांना पण मी स्पोर्टमध्ये म्हणजे टाकलं होत त्यांनाही खूप आवडायचं माझ्या मुलाही सगळे बरे खेळ खेळला येतो म्हणजे चेस आहे, स्केटिंग आहे, बास्केटबॉल आहे बॅडमिंटन, अस तोही बरच खेळतो मुलगी पण बार बास्केटबॉल वगैरे खेळायची
अ आता मस्त ना
हम्म आवाज थोडा तुमचा ब्रेक होतोय पण चालू राहू द्या हा कारण की ब्रे फोन जर कट केला की तेवढ्या याच्यात सबमिट होऊन जात ते मग. तुम्ही कुठं निघालय कुठल्या गावाला. अच्छ हॅलो ह हॅलो हा म्हटलं तुम्ही कुठ
हॅलो